हॅलो.
हा बोल ना गं.
हां बोल ना
हा काय म्हणतेस कशी आहेस?
ठीक हाय तू कशी आहेस?
मी पण छान हाय.
हो का?
हा अजून काय म्हणते?
काय नाही हो जेवण वगैरे तर झालं तुझं झालं?
हो माझं पण झालं मला सांग तू आता किती वर्ष झाले तू इथे आहेत? तर मुंबईकडे
मला आता एक वर्ष झाला फेब्रुवारीमध्ये मार्च आता हा कोणता महिना आहे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै एक वर्ष पाच महिने आता पुढच्या महिन्यामध्ये मला दीड वर्ष होईल.
अच्छा
हा लग्नानंतरच आली ना मी इकडे
अच्छा अच्छा असंय का
हो
हो का म्हणजे तुझ्या लग्नाला आता एक वर्ष झाला
हो फेब्रुवारी महिन्यामध्ये झाला माझ्या लग्नाला एक वर्ष आता पुढच्या महिन्यामध्ये होईल दीड वर्ष.
अच्छा आणि लग्न कुठून झालं तुझं?
माझं लग्न तर तिकडूनच झालं ग अ म्हणजे विदर्भातूनच म्हणजे नागपूर पुलगाव ऐकलं असशील तू वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये येते. हा तेच माझं सासर आहे, ना तर तिकडेच झालं लग्न.
अच्छा हो का.
हो.
होय का.
तुझं लग्न कुठून झालं तर?
अ. माझ लग्न तर अ भंडाऱ्याकडे नाही का आपल्या गावाकडेच झालं.
हो का.
हा पिंपळ गावला म्हणजे घराकडेच अशी जागा आहे थोडी मोकळी.
हा हा हा हां म्हणजे तिथेच डेकोरेशन वगैरे करून.
हा तुमचं कसं म्हणजे अश मिळून वगैरे लग्न केलं तुम्ही काय असं सेपरेट लग्न आणि रिसेप शन असं होतं का?
नाही नाही नाही आमचं मिळूनच झालं लग्न, आम्ही मिळूनच म्हणजे लॉन वगैरे बुक केला होता आमचं संध्याकाळी संध्याकाळच झालं लग्न म्हणजे हा म्हणजे लग्न प्लस रिसेप्शन सारखं ते असं झालं हां. आमचा काही असा प्लॅन वगैरे नव्हता. आमचं म्हणजे पार्टी वगैरे रिसेप्शन सारखंच करायचा प्लॅन होता.
अच्छा अच्छा.
कोर्टा कोर्टमध्ये लग्न करू बा असा होता आमचा प्लॅन पण मग तो कॅन्सलच झाला. कोर्टात वगैरे काही झाला नाही. तर मग ज्या दिवशीची आमची तारीख ठरलेली होती. मग त्या दिवशीच मग आम्ही म्हणजे पूर्ण लग्नच झाला म्हणजे तो
अच्छा अच्छा.
हा लग्न प्लस रिसेप्शन सारखं झालं मग ते.
हो का? चांगलं झालं ना पण. मी फोटोज वगैरे बघितले होते तुझ्या लग्नाचे. छान झालं लग्न तुझं.
हो. झालं वगैरे म्हणा, व्यवस्थितच लग्न.
हां शेवटी म्हणजे कसं त हा. तयारी आपण करायची. एक महिना दोन महिने आपल्याला तयारी करायला लाग ता. तो एका दिवसाचा कार्यक्रम निपटून होऊन जातो.
हो बापरे.
हा. हां तयारी करायलाच खूप वेळ लागतो. किती काय काय करावे लाग ते. खूप मेहनत घ्यावी लागते. पैसे पण खूप लागावे लागतात. आणि तो एका दिवसाचा कार्यक्रम राहतो.
हो म्हणजे माझं कसं म्हणजे अ माझी एक्झाम पण होती मध्येच. म्हणजे आमचं लग्न जसं ठरलं. तेच्या मधात माझी एक्झाम आली. प्रॅक्टिकल वगैरे आले. आणि म्हणून मग, हा म्हणजे शॉपिंग वगैरे करायला म्हणजे तेवडा वेळ नाही मिळाला. मी इकडेच आली इकडे माझे हसबंड होते ना. इकडे मुंबईलाच आली हो ती मग मी लग्नाची शॉपिंग वगैरे करायसाठी. इकडूनच घेतला मी लाछा वगैरे सगळं.
अच्छा, अच्छा. हो का?
तु काय घातली होती. लग्नामध्ये?
अ मी लग्नामध्ये आधी तर व्हाईट साडी घात घातली मी. लग्न लावतपर्यंत. त्यानंतर मग ती वधतली साडी आपली मी ऑरेंज कलरची साडी घेतली होती. आणि माझं म्हणजे आमचं रिसेप्शन अलग झालं. तर लाचा घेतली होती त्याच्यासाठी एक.
अच्छा, अच्छा. तुमचं लग्न मग दुसऱ्या दिवशी रिसेप्शन
दुसऱ्या दिवशी रिस प्शन झाला हा. माझ लग्न पण अस अचानकच जोडलं. मला अ वाटलंच नाही की आता माझं लग्न होईल बा. म्हणून अचानकच जुडून गेलं तो लग्न. आणि होऊन पण गेलं. मला माहित पण नाही चालं. कस कसं झालं एवढ्या लवकर तर. मी म्हणजे प्रिपेअरच नवते मी इतक्या लवकर. माझं थोडं लवकरच लग्न झालं.
अच्छा तुझं लव्ह मॅरिजे की, अरेंज मॅरेजे?
अ माझं लव्ह मॅरेजच समज आता तू.
अच्छा, अच्छा.
हा.
हम्म हम्म. हो लव्ह मॅरेज लव मॅरेज आहे ना. म्हणून काही समजलं नाही.
हा. असू शकते. आता म्हणजे मला असं वाटत होतं का? मी करीन लग्न. पण मला आता एवढ्यात करायचं नाही. असं होतं माझं. पण यांच्याकडे अलगच सीन होता. यांना आताच म्हणजे लग्नाची घाई चालली होती यांच्याकडे. हा. हा. त्यांना खूप घाई होती. आणि मग, अचानकच बोलणं वगैरे झालं घरी. आमच्या घरच्यां सोबत. तर मग जोडून टाकला लग्न.
अच्छा, अच्छा. चांगलं धूमधामात चांगलं धूमधामात केलं असेल ना लग्न?
हा लग्न छान झालं माझ म्हणजे घराजवळच झालं पण एकदम छान डेकोरेशन वगैरे आणि रा रात्रीच लग्न खूप मस्त झालं आणि लोक पण खूप होते. खूप लोक आलेले लग्नाला, एक दोन हजार तर लोक असतीलच असतील.
हो, चांगलं मोठच झालं म्हणजे तुझं लग्न.
हा मोठ म्हणजे लोकच खूप होते लोकांपासूनच तो लग्न मोठा झाला.
हो हो.
हा अस.
आमच तर आधी कोर्टाच ठरलं होत. तर नंतर म्हणजे पार्टीचं होतं तर आम्ही काही जास्त लोकांना बोलवलं नव्हतं पण दोघं मिळून म्हणजे तरी पाचशे लोक
झाले होते आमच्या लग्नामध्ये, आणि इकडे माझ्या गावाकडे ते लग्न नाही केलं न तिकडे माझ्या सासरी केलं म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर
हा हा, हा हा हा, हा म्हणूनच नाही तर कसे गावात तलेच लोक खूप जास्त येतात ना रिलेटिव्हपेक्षा गावातलेच लोक खूप जास्त असतात.
ले शेजारचे ओळ खिचे वगैरे लोकच भरपूर राहतात आता माझं जर गावामध्ये माझ्या गावात लग्न झालं असतं तर खूप लोक राहिले असते.
हा ते तर आहेच म्हणजे गावा कडेच खूप ओळखी निघतात, ह.
हम् तुझं गावात झाल्यामुळे मग सगळे पूर्ण गावालाच बोलवावं लागते न.
हो पूर्ण गावाला बोलवावं लागते आणि कसं माझ्या म्हणजे गावाच्या शेजारी अजून एक गाव आहे तर ति ते माझ्या पप्पाचे शॉप आहे तर त्याच्यामुळे ते पण लोक खूप ओळखीचे वगैरे ते पण खूप लोक आलेले त्यामुळे ती गर्दी खूप जास्त झालेली.
हो बरोबर आहे, रिसेप्शनलाही असतील मग भरपूर लोक?
नाही म्हणजे रिसेप्शनला तेवढे राहत नाही ना कश - कसे नावरीकडचे पण पाहुणे अर्धे चालले जातात. ते, लग्न लावून, आणि हा गावातले पण तेवढे नाहीेत रिसेप्शन ला खूप कमी राहतात लोक.
हा हा हा, रिसेप्शन पण मग गावातच झालं का?
हा आम्ही एकाच गावचे ना दोघं पण.
हा हा.
एकत्रच म्हणजे एकाच गावी झालं सगळं.
हा हा.
पण मजा आली खूप लग्नाला, हा. कधी न विसरणारा राहते ना तो एक्सपिरियन्स लग्न म्हणजे एकदाच होते.
कारण की लग्न एकचदा होते न. एकच वेळा आपण एक्सपिरियन्स करू शकतो लग्नाचा.
हा लग्नाचा नवरी बनण्याचा.
हो, मी तर, म्हणजे एक्सपेक्ट टस नव्हती गेली माझ्या लग्नाबद्दल तर मी.
हा तुझे हा तू, हा तू म्हणजे कोर्ट मॅरेज करायचा तुमचा प्लॅन होता म्हणत होती न तु.
हवा कोर्ट मॅरेजेस म्हण मी शेवटपर्यंत कोर्ट मॅरेजेच म्हणत होती. पण म्हणजे कसा पण म्हणजे क - कसा झाला तो म्हणजे समजलाच नाही म्हणजे ते मला. हे कसं म्हणजे ते झालं तर.
हो, तरी चांगलं झालं ना म्हणजे कोर्ट मॅरेज म्हणजे, एकदाच लग्न होते, तर कोर्ट मॅरेज कसं तेवढं लक्षात नाही राहत ना, जर असं आपलं लग्न झाल तर तो नेहमी लक्षात राहतो आपल्याला. हा, ते एक मेमोरी, हा, एक मेमोरी बनून जाते तो आप फोटो व्हिडिओ राहतात, समोर जाऊन आपल्या मुलांना दाखवायला, कोणाला दाखवाचं झालं
हो, ते तर आहेच, ते तर आहे, तुझा अल्बम वगैरे पण आला असेल ना, लग्नाचा?
हा, अल्बम वगैरे आला, छान बनवला त्यांनी अल्बम, म्हणजे फोटोज वगैरे तेवढा अ हे नव्हत्या काढल्या त्यांनी पण अल्बम छान बनवला त्यांनी, आवडला मला, अल्बम, व्हिडिओ वगैरे अ छान बनवला त्यानी, हा.
हो, तेच तर, आपल्या आठवणी राहतात ना, आपल्या लग्न तर होऊन जाते, पण आपल्या तेस
आठवणी राहतात, हा, तेच मग ते पाहू पाहू पाहू पाहू, आठवत ते असं झालं होतं, तसं झालं होतं.
हम्म! तुझ बाळ आहे, थोडस मोठं झाल्यावर त्याला पण दाखवशील
हो, आताच बघतो तो फोटो हो, मम्मा कोण आहे? पप्पा कोण आहे? विचारते मी त्याला. सांगतो मस्त, हा. त्याला खूप इंटरेस्ट येतो, फोटो बघण्यामध्ये, व्हिडिओज बघण्यामध्ये.
हम्म!
हम्म!
बरोबर आहे, किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला?
माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले कंप्लीट.
अच्छा अच्छा.
हा, वर्ष कसे निघून जातात काय समजत
हो, हो, तीन वर्ष झालं म्हणजे तेवीस मध्ये झालं असेल तुझं लग्न?
हा, तेवीस मध्ये झालं. तुझ पंचवीस मध्ये ना?
हा, माझ् पंचवीस मध्ये, मागच्या वर्षी
हा हा.
हम्म! मला तिथे राहून राहून म्हणजे समजलंच नाही, की म्हणजे असं वाटते की लव म्हणजे लवकरच गेले दिवस
हा, तसच राहते, असं वाटते आताच तर लग्न झालं आपला. एक वर्ष कस झाला, तेच नाही समजत, स्टार्टिंगला तर खूपच म्हणजे ल गेल्यासारखे जातात दिवस.
खूप लवकर लवकर दिवस गेले, स्टार्टिंगला तर म्हणजे ते नवीन नवीन लग्न असलं तर ते, पहिली दिवाळी, म्हणजे सगळे सन, सन वग राहिले तर, मग ते येणं जाणं सुरु राहते ना स्टार्टिंगच्या वेळेस.
हो, तेच तर, तेच आहे हा, इकडे जाणं तिकडे जाणं नवीन नवीन धारलं तर हे हे बोलवतील, ते बोलवतील, रिलेटिव्हज वगैरे नाही का. हम्म! त्याच्यातच जातो.
नवीन नवीन, मग असं करता करता एक वर्ष होऊन जाते आम्हाला पण एक वर्ष झाला माझ्या लग्नाला पण काय समजलं नाय अजून.
हम् तसच राहते मला तर एक वर्ष कधी झालं आणि मग बेबी पण होऊन गेला तरी असं वाटत नव्हता झाले बाबा एवढे दिवस. खूप लवकर लवकर दिवस निघून जातात आता मोठा पण होत चालला मुलगा असाय.
हम्म खूप लवकर लवकर वेळ जाते काय समजत नाय. आपण होतो कुठं लग्नाच्या आधी कशे होतो आणि आता कसं काही समजत नाय.
काहीच नाय समजत एवढे चेंजेस आले कसे आपल्यामध्ये आपल्यालाच नाय समजत.
हम्म तेच ना एवढे मी तर लग्नाच्या आधी खूप बिंदास्त होती पण आता लग्नानंतर
हो मी बघितलं ना तुला मी बघितलं तुला लग्ना आधी खूप एकदम बिंदास एकदम मौजी टाईप होती तू तर.
हा म्हणजे मला काही कोणत्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही अशा टाईपची वगैरे होती मी तर पण आ
हा खूप जास्त चेंजेस झालेत. तुझ्यामध्ये तर म्हणजे मी तरी जशी आहे तशी आधी थोडी बोत होती पण तू तर
हा मी तर हा मी पूर्ण म्हणजे टोटलच टोटलच चेंज झाल्यासारखं असं मला वाटं ते म्हणजे लग्नानंतर पूर्ण माझी लाईफ चेंज पूर्ण चेंज झाली की.
हो.
हम्म आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्या ना ते अ -म्हणजे मला असं वाटत की ते म्हणतात ना लग्नानंतर चेंज होते चेंज होते तर मला वाटते की खरंच असेल ते. कि लग्नानंतर चेंज होतेच बा चेंज व्हावंच लागते.
सगळ्याच मुलींची लाईफ चेंज होते ना त्या लाईफ नुसार मग माणूस पण चेंज होणारच हाय. जस समोर भेटलाय तस तर आपल्याला हे करनेच हाय.
हम्म आणि कशी फर्स्ट प्रायोरिटी आता इकडे राह ते ना आपल्या आपल्या इकडे घरी राहते ना आपली फर्स्ट प्रायोरिटी.
हा ना द्यावच लागते फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला. त्यांना हम्म काही पर्यायच नाय या त्याच्याशिवाय.
नाहीये तिकडेच आधी पहिल्या आपल्याला जावं लागतय नंतर आपण आपल्या घरचा विचार करू शकतो.
हो म काम हा मुल आता मुलींची लाईफ तशी आहे नाय तर मुलांना कुठे तेवढं हाय म्हणजे ते करतात आपल्या घरच्यांचा वगैरे असं त्यांना एवढा विचार नाय करावा लागत.
नाय तर त्यांचं म्हणजे होत त्यांच्या लाईफ